हॅलो! हा जेवला काय? हा. जेवढो जेवढो काय का जेवढ साज. ह नक.
चिकन मटन चिकन.
हा हा हा.
तु् काय खाल होता.
आम्ही आज पनीरची भाजी खाल्ली.
ह.
हम.
ह. म तुमच्या इ ना देवदर्शन ला कुठल्या कुठली स्थळ आहेत म्हणजे
आ.
देवदर्शन करात असत.
आमच्या इथं आमच्या नदीवर च गणपती म्हणून पण छान आहे गणपती आहे. तो नवसाला पण पाहतोय.
ह.
नदी शेजारीचं आहे छान आहे मंदिर आता तिथं नवीन आणि मंदिरं झाल्यात रेणुका परशुराम असे नवीन ति पण मंदिरं झाल्यात. महादेवाचं मंदिर आहे ते पण छान वाटतंय नदीवर गेलं ते प्रसन्न वाटत.
हम ह.
ह. रामलीिंग खय. महादेवाचं मंदिर आहे.
ते पण मंदिर पण छ.
काय आहे.
हॅलो.
हम्.
आवाज येत नाही बोला तू
तेरळाला ना.
आ.
कायलं पला शांत करक
कट करा, कट करा.